हॅलो
हॅलो
काय करती जिया हॅलो
जेवण झाले का
आं
जेवण झाल
झाल ना जेवण
काय करत होत्या आं काय करत होते आवाज पण नाहीये ना
हां
नाही
हॅलो काय टाइम पास करती ग
अरे बाई आवाज नाहि ना तुमचा आता येऊ राहिला
हॅलो येऊ राहिला का
येऊ राहिला येऊ राहिला
काय करता त्या
काय नाहि ग बाई बसली मी
काय हा काम धंदा नाही काही
अगं बसली मी तुझ जेवण झाल का
माझ जेवन झालंच ना म तुमची मराठी लई भारी ओ
मो
तुम्ही बाहेर बसेलेले का आ हॅलो
हॅलो
हॅलो
का ग बोल ना माझा आवाज इना
नाही ना
आता येतो का
येऊ राहिला का
हॅलो
येऊ राहिला ना
अगं तु भाजी काय केली होती
ह ह मी भाजी का
ह ह.
माझी मम्मी केलती ना
काय केेली होती.
अ भजी गोबी ताय गोबी.
हा काळी गोबी कशी केली होती ग
मलाेत सांगित
लग्नाची तयारी झाली.
लग्नाची तयारी झाली ना
लय घेतलं हो पीचल का
काय घेतलं सांग ना
फ्रांक घेतला एक मी खूब राहता होय सणा ची फ्रॉक घेतला का आणि रशियान घेतला हळदीला घेतला रज्ज केला अशी ला
हुम्म
तुमच्याईद बी साखरपुडा
जा ना तुम्ही
गुरवार
कोणत्या गावाला लग्न आहे ग
वाळदा
वाळीन
नाही
ये तुन किती किलो मीटर हाय ग आ
आं छायनानी कॉल कर फोन करु राहिल्या हो
आ
काय करताय तुम्ही?
बसली मी.
धंदा झाला आली का?
हा चांगला चालुय ना.
म तर लय भारी ओ तुमचे. हा. हॅलो! हॅलो! हॅलो! आव काकी हो. क्या